हॅलो
हा बोल.
हा यायलाय का आवाज ऐकू?
हा याला याला अडकाय लागलाय जरा जरा
हा हा आला त्यो
दोन मिनिटं चालू ठेव चालते घे हा
आणि का ऍडमिशनचं काय केलीस?
काय झालं?
ऍडमिशनच वगैरे काय केलीस विचारलं?
ऍडमिशनच अजून काय नाही बई. एमबीए च पण दिलेल ना आम्ही. अजून एमबीए रिझल्ट यायचंय ना.
करणार हाईस काय एम सी ए?
अं बघु की आता मार्क कस पडतात त्याच्यावर बघ. तिला किती पडल्यात एम सी ए ला?
नाईंटी तुला
शहाऐंशी
ह मी काय एमबीएच दिलोचं नई बई.
हा हा हा आम्ही दिलोय गं एम बी ए चा बघू आता. तर तू कुठ डी के टी लाच घेणार आहेस का?
तं नाही आहे बघू आता कुठं कट ऑफ
हा कटऑफ वर असते घे
नाही नाही ओपन मध
ओपनमध्ये आहे व्हयं हा चालतय चालतय.
चालतेय घे ठेवू काय.
हा ठेव ठेव
हा